हॅलो
हा जेवाय येतय मग हा हो जेवले तुम्ही जेवले?
काय मग हो जेवलो. हा
जेवलंय काय काय जेवलंयस हा?
काय नाही जर मग फिश खाल्ल. तुम्ही काय खाल्ल?
आम्ही पण फिश केलं फिश का फिश खाल्ले. फिश, तांदळाची भाकरी मस्त गरमागरम हा.
हा मग काय पाऊस तिकडे?
हा पाऊस नाही आहे आता पाऊस नाहीये सकाळी होता.
पाऊस पडायला पाहिजे ना.
का हो पाऊस नाही आहे. पावसाची वाट बघताय सगळे हो पावसाची वाट बघताय सगळे पाऊस काही येत नाही एक दिवस आले परत बंद झाला. पाऊस हा हो मग पाऊस आहे म्हणून तर आपण आहे जीवण आहे. हो आवडतो.
अजून काय काय सांगू शकताय तुम्ही पावसावरून?
आं
पावसावरून काय काय सांगू शकताय?
पावसावरून, काय पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. पाऊस नसेल तर काय, अन्नपाणी पावसा शिवाय काय आहे का? पाऊस आला तरच पीक येईल हा.
हो
मगं
त्यातनं परत आपण
जेव मग तेच ना त्याच्यावर सगळं पावसावर सगळं अवलंबून आहे. मगं मेन पाऊस पाहिजे. म तुमच्याकडं पडतो का पाऊस?
आमच्याकडं पण नाही. काल आलाय काल सुरुवात काल सुरुवात झाली पावसाला, आज सकाळी झाला म नंतरन काय, पाऊस नाही आला.
हम एक इकडे पण ते तयार झालं नाही इकडे पण पाहिजे, हो खूप गरम होतं.
एक दिवस पडतो आणि मगं ऊन पडतं.
नाही ना आ पावसाची तर सुरुवात होते सगळीकडे जरा जरा
हो मग पाऊस मध्ये जाता की नाही तुम्ही कुठे फिरायला?
पावसामध्ये जातो आम्ही धबधबे वगैरे बघायला, पावसाळ्यात
कोणत्या पण कोणता कोणता धबधबा बघता? कोणता कोणता धबधबाबा बघता
अ महाबळेश्वरचे धबधबा इकडे
हम्म महाबळेश्वर ला छान पाऊस असतो.
मग खुप छान वाढतं बघायला मस्त खूप एन्जॉय करतो. हा तर सुट्टी काढूनं सगळे जातो मस्त अ फिरायला.
आ.
हा पाऊस पडायला पाहिजे पण.
जे तेच ना पावसाच्या आतुरतेने वाट बघत आहोत.
हा तर जून महिना संपायला तरी पाऊस नाही. पहिल्यांदा पाऊस
यावेेळेस पा यावेेळेस पावत- पाऊस उशीर आहेत केंद्रात सगळे पर्जन्यसुक्त म्हणतात पाऊस येण्यासाठी चाललय. सेवा चालू आहे.
काय काय करता तुम्ही सेवा?
सेवा काय पर्जन्य सुक्त रोज असतं. सगळे केंद्रात घेतात. स्वामींच्या केंद्रात पर्जन्य सुक्त म्हणुन घेतात.
आजुन काय काय घेतात, केंद्रात, स्वामींच्या केंद्रात?
केंद्रात काय सगळ्या सेवा चालू असते, नित्यसेेवा सप्तशती. स्वामी चरित्र हो. हो घरी जेवढं जमेल तेवढं करतेय. जेवढं जमेल तेवढं करते मी. हा रोज अकरा माळं जप. रोज सकाळी अकरा माळी जप. करणे बाकी जसं जमेल तेवढं करतो. यात नामस्मरण चालूचं असत आपलं.
हो.
होईल
अजून पाऊस कुठे चालू नाही झालेला?
आ
अजून पाऊस कुठे चालू झाला नाही?
पाऊस आता काय काय हो काही ठिकाणी पाऊस चालू आहे काय हो ना.
हो.
तुमच्याकडे पडतोय की नाही? काय काय चाललंय बाकी?
काय नाही पाऊस नाही इकडे हळुहळू बारीक बारीक. तो पाऊस परत ऊन येतं, पावसाचं काय वातावरणच नाही.
पावसाचच वातावरण असं वाटत पण काय लगेच तस थोडा आल्यासारखा वाटतो परत नाहीसा होतो, एक झलक दाखवल्यासारख करतो सगळ्यांना आ शा दाखवतोय पाऊस
तेच ना
सगळ्या मिळून चालू कर हा हो सगळे मस्त आहेत.
हो तुम्हाला कसं वाटत माझ्याशी बोलून?
खूप छान वाटत असं बोलत रहावं वाटतं ऐकत राहाव
अजून काय काय छंद काय काय आहेत तुमचे?
हां
अजून काय काय आवडतं तुम्हाला?
छंद प आ छंद फिरायला आवडतं सगळ्या ग्रुप मधून सगळे एकत्र भेटतो, सगळे मजा वाटते, सगळे सगळ्यांची सुख- दुःख सगळ्यांच बरं वाटतं एकमेकाला आधार वाटतो.
ह
कुठे कुठे जाता फिरायला मग? कोणते कोणते ऋतू आवडतात तुम्हाला?
ऋतू हिवाळा जास्त आवडतो. हिवाळ्यात मस्त वाटतं बाहेर फिरायला तर गरमी नाही.
उन्हाळा नाही आवडत.
उन्हाळ्यात सुट्टी असते फिरायला भेट
फिरायला भेटत पण उन्हात सुट्टी असते फिरायला जायला आवडतं पण गरमी मुळं असं वाटतं जाऊ नाही असं वाटत तुम्ही जाता का नाही फिरायला?
हो जाता आम्ही फिरायला.
कुठे कुठे जाऊन आली?
पावसा पावसात फिरायला छान मजा येते पावसात थोडस भिजलं भिजलं की छान वाटत मजा वाटत पावसाळा्या ऋत चांगला वाटत तो पण पाऊस जास्त पडला की नको आहे
नकणमणूनवा जास्त आवडतो तेवहार होते
फिरायला
फिरांयंला पणं खूप आवडतं मस्त वाटतं गरमी नाहीं वाटतं खूप छांन वाटतं फ्रेश वाटतं तर वातावरण
हो नां थंडी असतें थंडीत फिरांयंची मज्जा सं वेगळी असतें थंडीत फिरायची मज्जाच से वासके थंडीत छांन छांन पर्यटक स्थळं पणं बघायंला भेटतांत हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा बोला आवाज येतं हा आवाज येतं आहे रेंज आहे बरोबर
हो हा पावसामुळे रेंज यांच इकडं तिकडं प्रॉब्लेम होतंच नां तो नेटवर्कला
पावसाळ्यांत कायं
पावसांमुळे नेटवर्कला प्रॉब्लेम होतंच राहतं इकडं तिकडं
पावसांत प्रॉब्लेम असतों न
हा बाकी लाईटचा वगैरे पणं प्रॉब्लेम होतोच पावसाळ्यांमध्यें
का
हा पणं पाऊस कायं पडतं
पडतं म्हटलं पणं लाईट जांयची तशी जाते पाऊस पंडो वगैरे न पडो लायटींच कांहीं प्रॉब्लेम येतोच बंदच करतांत कायं तसं सांग
लाईटचा पणं प्रॉब्लेम आणि पाणी पाणी फूल झालं धरणांत नद्या तर मंग पाण्यांचा पणं प्रॉब्लेम येतों
पाऊस नाहीं त्यांनां प्रॉब्लेम आहे नां पाण्याचा
हा पणं धरणां धर धरणांला पाणी जास्तं झाले की मंग पाण्याचा पणं प्रॉब्लेम होतो नां पाणी मंग अस्वंच्छ येतों चांगलं येतं नाहीं आणि आजार निर्माण होतांत पाऊस आतां नाहीं पाण्याचे हाल होतें
त हो जा
हा
पाऊस पडायला पाहिजे आंता सगळ्यांच्या मंग आता इथं पूर्ण जून महिना उलटूंन गेला तरी साल तरी पणं पाऊस तर सुरुवात नाहीं
पाऊस हां सगळं म्हणजे ऋतुप
सगळेच माणसांने एवढं पांपच केलें तर तेवढं ऋतू पणं बदलल्या ते सगळं निसर्गाचा नियमच बदलला पहिले कसं रेग्युलर कसं सगळ्यांत मिळांयंचं- सगळं म्हणजे व्यवस्थित ऋतु तिन्हीं पणं ऋतु छान व्हायचे. आंत समजायचं आंता सांगून पण स- समजणार नाहीं ऋतूस कधीं कुठल्या वेळेस पडतो ते समजतं नायी. उन्हाळ्यांत पाऊस पावसाळ्यांत ऊन्ह सगळं असचं चाललंय सगळं निसर्गाचा- निसर्गाचा नियमंच बदललां-
कसं वाटलं माझ्यांशी बोलून-
छान वाटल. हां हों हों छान बाय. बाय.
बाय.